किती मिनिटं आहे माहितीय
काय माहित नाही बघितलं नाही मग पुढं काय म्हणवतस
अरे मी काय म्हणते आता दोन हजार पंचवीस ची जी स्कीम होती की नाही दुबई जी मी त्यांना हजार रुपयाेचा धंदा करून दिला
बरं बरं हा
तर मग मला नेलं बाकी तर शेजारी पाजारी कोण आलं नव्हतं मग आता आता कस आपल्याला घेऊनच जाणार आहेत ते त्यामुळेळ मी जरा त्याचा पुढच्या वर्षी जरा चांगला
हा चांगला केला बरोबर
बरोबर का नाही या वर्षी दुबईला आजार केला आणि वतनामला माझा वर्षाला अठराशे म्हणजे डबल झाला पकड
बरोबर बरोबर
ठीक आहे मग त्यांनी काय गेम केली माहि आहे का शे हजारे पाच हजारे दुकानदाराला घेऊन आला त्या बरोबर होय मग आता या वेळेला कसं आधी वर्षाला होतं आता सहा महिन्याला केलं या अ आता मार्च मध्ये जाऊन आलो का नाही म मार्च दोन हजार सत्तावीस मध्ये ट्रीप होती म्हणजे व अशाल होती ते आता त्यांनी काय केलं सब महिन्याला केल्या
हा
तिसरी पात्र डिसेंबरला केली त्यानी बाले इंडोनेशियाची मता ते लिमिटनच अटक करणार आता काय जास् बीस काय करत बसत नाही
बरोबर आहे बरोबर
दुसऱ्यांचा ऐकतो की मनात या दुसरी तरी खुश होती
हो तेच
त्याचां प्रॉब्लेम काय व्हायला लागलं म माहिती आहे का आता एकच कंपनी आहे ॲडवान्सी आणि क्रोमा क्रोमा कंपनी आहे म्हणजे विरगोवाल्याचे आहे
हा हा
विरगोवाल्याची कंपनी सगळ्यात मोठी लॅमिटमध्ये आता ते विरघोवाल्याचे कसे पाच फु फोल्डर आहेत
बरं
कती
पाच
पाच फोल्डर ते पाच फोल्डर वेगळ्या दुकानदारांना जातात वेगवेगळे दुकानदार ऐकू शकतात
हा हा हा हां
आता विरगोवाला मला काय म्हणतोय आपल्या का नाही पंधराशे मध्ये आहे का नाही पंधराशे शिटाऐकायला आपला आता यावेेळेला मलेशी आहे तो काय म्हणती माहती आहे का तू पंधराशे राहू दे पाचशे एक तुला मलेशिया घ मी शंभर टक्के घेऊन जाणार
बरोबरर
आता इकडं प्रॉब्लेम काय होते माहिती आहे का मी जर इकड मलेशियाला गेलो का नाही म्हणजे ते ॲडव्हान्सवाला नाराज होणार
हा हा हा
का नाराज होणार आता ऍडव्हान्स वाल्याची आपण स्कीम पूर्ण करत नाही
बरोबर
आपण ऍडव्हान्सवाल्याचं क कसं ते जं समजा पंधराशे असलं तर आपण सातशे आठशे तरी क करतो पण पूर्ण होत नाही मग त्या अडवा्सलाला काय वाटणार याला ते असं सातशे आठशे करतोय आणि व वरचं जे आपल्या स्कीमचं असते तेो दुसऱ्याचं करून दोन्हीकडडे
जात हा हा बरोबर
मग हे असं होतं त्यामु मी त्याकडे जात नाही दुसरं काय कारण आहे माहिती आहे का ते त्याचं आता ऍडवां्स वावाल्या आता त्या विदीीर्घवाल्याचा आहे ना जो फोल्डर जो आप आपल्याला सिंगापूरथं मलेशियाला घेऊन जातोय त्याचा दुसरा फोल्डर तेच्यागडं पण आहे
हा हा हा
मग आता हकडची माणसं कोण कोण येणार आहेत ते त्याला समजत या मैकरच्या तिकडं पण पाठवतात कारण ती तो पण विरगोवाल्याचं ठ ठेवतो विरगो कंपनीचं मग तो दीर्घवाला त्याला सांगतोय तुमची किती माणसं येणार आहेत मग तो संवते सात ते आठ जण येणार आहे मग त्यामध्ये आपण गावतोय बरोबर समजा ती जर विरघोवाल्याकडे नसतं का नाही मग आपण शंभर टक्के गेलो असतो मग ते आपल्याला फायदाच झाला अस त्याचा इकड पण जायला भेटलं तर इकडं पण जायला भेटलं तर म्हणजे वर्षाला तीन चार ठिकाणी जायला भेटलं असतं फुकडचं
बरोबर बरोबर
म आता हचीच कंपनी दुसरा फोल्डर ऍडव्हान्स वाला तो त्यामुळे त्याला सगळी माहिती मी मिळते्या कोणकण येणार आहे म्हणून मग त्यात आपलं नाव दिसलं की परत तो आपल्याला घेऊन जाणार नाही मग म तुम्ही इकडं गी गेल्यावर तुम्हाला इकडं देता येणार नाही असं म्हणणार त
बरोबरं
त्यामुळे मी त्यांचं करत नाही, म मग मी ऍडव्हान्सवाल्यायचंच करतो मग कारण आपल्याला माहती आहे, ॲडव्हान्स आल्याला आपल्या शंभर टक्के घेऊनच जाणार आहे, म्हणजे डव्हान्स प वाढते चिंतामध्येणे फक्त आपलं जिकाय लागला आहे, त्यामुळे त्याला घेऊन जाणं जरुरीच आहे.
बरोबर बरोबर.
आणि आपण सात वर्ष झालं त्याचं
हा हा.
असं पण नाही करत की बाय हा, स्कीम हाय म्हणूनच जुकतूय, आधी त्यांची स्कीम नव्हती, तरी पण मी त्यांचं विकत होतो. कारण, त्यांच्याकडे तो माणूस होता ना कामाला, त्याच नामचं जुनर रिलेशन होतं
होय, हा. हा. हां म्, हणजे तू रेग्युलर धंदा करून देतच होतो.
मी आधी जिथ शिकायला होतो का नाही हम तिथं ते आमचं रिलेशन चांगलं होतं, रोजच आमचं उठणं बेटणं होतं मग आ मी परत नवीन धंदा क चालू केला नाही म त्यांचं दुकान सोडलं, मला स्वतःच टाकलं का नाही
हा.
सगळ्यात पहिले हेणच मला माल द्यायला तर चालू केलता कारण मालकांना भरोसा नव्हता, कारण मालक मला ओळखत नव्हतं
बरं बर.
त्यांचा कामगार मला ओळखत होता, मग त्यांना कामगारां माल अकाला काय सांगितलं त्यान नाही दिलं पैसे, तर माझ्या पगारमधन कट करा म्हणून
बरं.
मग, तेवढा बरोसा ठेवला, म्हणून मी त्यांच विकत होतो आधी
हा.
मग, आता त्यांना महिना टू महिना पेमेंट जातया
हा हा.
त्यामुळं ते पेमेंटचा पण काही प्रॉब्लेम नाही, आणि कॅशाचाच काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे ते घेऊन जातात.
हा बरोबर.
मग ते किती विकताय, ह्याचा काय संबंध नाही, तुमचं पेमेंट क कधी येतो आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे.
बरोंबरं.
नाही तुम्ही विकताय पन्नास लाखाचं आणि पेमेंट देतात दहा लाख, मग त्याला किंमत नाही. नाही तुम्ही मग दहा लाखाचं एकताय, आणि पेमेंट तुमचं टायमिवर आहे. त्याला किंमत आहे, कारण ते बक्षीस समारंभ होतो ना तिथं. मग मला ॲडव्हान्सवाल्यानं चार पाच फोन लावलेलं, तुला मी सांगितलं की मधी
हा हा, बघ हे मला सांगितलं होत असते हे. बक्षीस देतात, तेव्हा जेवण बेवण जोरत असतय, स्टेज वर जात बुलट नाही दिले.
नाही ते वेगळं, ते दुसऱ्या कंपनीचं होतं ते ॲडव्हान्सवाल्या चांग ना. स्टार्टिंग लाेन आहे पहिल्यांदाच बुक बक्षी समारंभ ठेवलेलं, म्हणजे कोण चांगलं विकत कोण काय विकत या मग माझ्या बाजूला का नाही, एक इथं नवरातला प्लवडूबा आला होता. माझी त्याची ओळख काहीच नव्हती, मी कधीच कोणाच्या कार्यक्रमामध्ये जात नाही. पण त्या ऍडव्हान्सवाल्यांना फोन लावलेला, की तुला बक्षीस भेटणार आहे तू य म्हणून मी गेलतो तिथं, तर मी त्या नवरत्न प्लाडवालाच्या बाजूला बसतो. हॅलो!
बर,
ते नवरत्न पडवाला, मला म्हणलं किती झालं, मी म्हटलं एवढं एवढं जातं म्हणलं, काही एवढंच जात नाही आपलं, मग तेनं मला दाखवायला चालू केलं. ठीक आहे आजच्या पन्नास सीटा, कालच्या चाळीस सीटा, म्हणलो याला तर एक नंबर बक्षीस आता, पण त्याला भेटलं सगळ्यात शेवटचं बक्षीस आणि, मला भेटलं दोन नंबरचं बक्षीस,
ह,
मग त्यापासन, मला कळाल की, तुम्ही किती विकताय त्याला नाही, तुम्ही पेमेंट कधी देतंय, ते सगळ्यात, महत्त्वच आहे. मग त्यापासून, आपली ओळख की नंतर चांगली व्हाय लागले, जसं आपण ट्ररीपला जायला लागलो की नाही.
हा, तिथने आयडिया मिळत असतील, ओळखीन आणि आयडिया लक्षात देत असतील ह.
मी बघ तुला सांगतो, पासपोर्ट मी कुणासाठी काढलेलं, ते लक्ष लकी ड्रॉवाले नव्हते का, ते पार्टी वेगळी आहेत रॉयल डेकोरेटिव पार्टी आहे, त्यांच्यासाठी काढलेलं कारण त्यांचे एव्हटेचे स्कीिम मी पूर्ण केली ती, सहा महिने अगोदरच,
हा, हा,
तर आपल्याला माहिती आहे, आपण शंभर टक्के जाणारच आहे थायलंडला, त्यांच्यासाठी मी काढून ठेवलेलं, पासपोर्ट त्यावर मला ॲडव्हान्स वाल्यानं एक अ, किती म्हणायचं एक, दोन एप्रिल चोवीसला त्यांचा, फोन आला मला,
काय म्हणून,
थायलंडला येणार का, ॲडव्हान्सवाल्याचा म्हण्टलं येणार की मग,
मग ते पासपोर्ट काढण्याला, कुणाला लिक केलं होतस काय?
हम म्हणजे?
म्हणजे आता त्यांना कस कळाल, दुसऱ्या कंपनीला तू पासपोर्ट काढलायस,
नाही, त्यांना नाही का कालेलं,
हा,
त्यांना असं वा वाढत, पासपूड सगळे काढूनच ठेवतात ना.
हा, हा, हा, हा,
अरे मी काढलेलं, त्याच्यासाठी, पण मला उपयोग आला इकडं, आधीच स्टार्टिंगला आणि, तो रॉयल डेकोर काय म्हणला, बघ आम्ही तुम्हाला सगळ्यात पहिलं, पासवोर्ड आमचा शिकायला लागणार, म्हणलेलं तो मला आधी,
बर,
आणि त दोन महिनाअगोदरच, डवान्सवाल्याने मला फोन केला, म्हणला फिरायलाच जायचं आहे म्हणलं, मी फिरायला येणार नाही म्हटलं, आता मला काय माहिती थायलंडला घेऊन जाणार आहे, मला वाटलं इकडेच कुठेतरी जात असल, म्हटलं मला नाही जमणार, मी नाही येणार, मग तो म्हणला, बँकॉकला जायचा आहे. आई शपत म्हणलं व्हय, येणार, येणार, येणार म्हणलं म्हटलं, म तो म्हण्टलं भेजो, फिर पासपोर्ट भेजो, हां अभी अबी मी मग दुकानतलं ते खालचं, कु कुलूप लावल, आणि घरी आलो,
हा, आई शिपत गुलाब राव, पहिल्यांदाच निघालासा, त्यामुळे, एक्साइटमेंट, ह फोन आला वाटत, घरात ना ह,
ते त्यावेेळेला जास्तच होती ना ते.
हो ती सुरुवात तशीच असते आता काय वाटत नसेल आता डिमांड खातातची. हा आता या कंपनीकडनं त्या कंपनीकडनं डिमांड खायेस हाय का?
एक कंपनी नाही तर ती कंपनी आता काही एवढं नाही दु द दोघंजणचं घेऊन जाते ते एक अँडवान्सवाला आणि ते एक रॉयल डेकोरवाला
हा त्या दोघात ईर्ष्या असेल मग.
बा बाकीच्यात नाही जातं येत नाही ना आपल्याला.
हा हा. त्या दोन कंपन्यातनी इर्षा असेल पण.
नाही त्यांची नाही इर्षा वगैरे काय नाही, अरे एक कंपनी आहे क नाय ते स्वतः पैशे घालते स्वतः.
होय हा हा हे की फोन आलाय ना घरातल्यांचा. घरातल्यांचा फोन आलाय काय?
होय होय येऊ दे ते तुषारचं फोन कराय लागला आहे.
बघ तरी काय म्हणत्यात? आता टायमिंग झाले कट कर आणि फोन करून बघ, तुशार करतय हा थांब थांब ठेऊ नऊ हॅलो हॅलो.